हॅलो येतोय येतोय तुम्हाला येतोय माझा आवाज?
हॅलो.
हा येतो आहे मला तुम्हाला येतो आहे का.
हो येतोय आता बोला.
हां हां ह काय नाही काय चाललं आहे.
काय नाही हो मस्तय मजेमध्ये
काय करता तुम्ही?
अ घरीच असते.
अच्छा बरं बरं. तिथेच आहे हां मुलांकडे लक्ष द्यायचं. म बरों बर. बाकी काय कसली आवड वगैरे.
अ ना हम हॅलो.
हां बोला ना बोला बोला.
म्हणजे आवडायला इथं इकडच निसर्ग वगैरे इकड खू छान वाटते ना.
अच्छा गावाकडे असता का तुम्ही?
अ हो.
ओके ओके हां हां तुमचं कसं शेत. त्याच शेतात घर वगैरे आहे का.
शेतात ना घर नाहीये पण इकड डोंगळ भाग आहे खूप
अच्छा अच्छा किती छान गावातलं वातावरण छान असतं मोकळं ना असं. निसर्गरम्य असत हम हम. बाकी पाऊस वगैरे काय म्हणतो तुमच्याकडे.
पाऊस अ पाऊस अ इकडे येतो जातो.
हो का.
हो जास्त नाहीये हम्.
अच्छा अच्छा आमच्याकडे भरपूरच असतो. आला तर खूप येतो नंत् तर मग एकदम अ गरम होत असतं, कडक ऊन पडतं.
हो हो नाई. इकडे नाही येत, पाऊसे ना म्हणजे असं असं वातावरणे थंडी वगैरे मध्ये मध्ये.
हो का, अच्छा अच्छा. हा, हां, हां, म्हणजे तुमच्या भागात कमीच असतो.
नाई येतो. अं काल पण होता. आज पण सकाळी आला होता, आता सध्या नईये.